हॅलो.
हॅलो.
हा नमस्कार ताई. हा ह मेगा लोटके बोलताय ना? हा हां मी मयुरी बोलते.
हां.
हा अहो फोन ह्याच्यासाठी केला होता- ते तुमचं मेगाज किचनच म्हणजे ऐकू नये मी सगळ्यांच्याकडून सगळे जास्त हे कराल ते हा म्हणजे एकदम छान करतायेत वगैरे त्यांच्या रेसिपी वगैरे छान असत- ता
चांगलं असतय, काय कळालं काय ओके -ओके धन्यवाद ह.
हा मग ते मला जरा रेसिपी विचारायची होती हो तुम्हाला.
कशाची पाहिजे?
अ म्हणजे असं नॉनव्हेजमध्ये काहीतरी असं चमचमीत
असं म्हणजे तुम्हाला फ्राय मध्ये पाहिजे काय सुक्यामध्ये ग्रेवी मध्ये पाहिजे
अ ग्रेव मध्ये सांगाल ग्रेव म ग्रेव मध्ये
ग्रेव मध्ये काय चिकनची ग्रेवी पण सांगते आणि फ्रायच पण सांगते. असं अर्धा किलोच प्रमाण न सांगते काय करायचं अर्धा किलो चिकन आणायचं आणि, आपलं म्हणजे मिक्स आणायचं हाड असू देत मऊ असू देत. दोन्ही चालतय आपल्याला मिक्स मध्ये आणायचं. आणि, मग ते स्वच्छ धुऊून घ्यायचं जर मोठं तुकडं अस ल तर जरा बारीक करून घ्यायचे, व्यवस्थित आणि एक अर्धा किलो म्हणजे छोटा कांदा बारीक चिरून कानि पहिला आपल्याला चिकन शिजवून घ्यायला लागणार त्यामुळ मग तो बारीक कांदा तेलात टाकायचा, अ मीठ टाकायचं. आणि थोडीशी हळद टाकायची मग त्यामध्ये आपण ते धुऊन ठेवलेलं चिकन सगळ घालायच त्या पातेल्यात मग त्याला जरा परत तायच आणि त्यामुळ, हा झाकून ठेवायचं. म्हणजे त्याला कसं मिठाचं थोडं पाणी सुटतय म्हणजे त्या चिकनला सगळं असं. म्हणजे आपण ते जे वाफळत असतोय त्यावेळी त्याच पाणी सुटत जातंत आणि मग नंतर काय करायचं पाहिजे तर गार पाणी पण घातलं तर चालतंय आणि गरम पाणी पण घातलं तर चालतत मग चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं त्यामुळे आपण त्यामध्ये गार घाला किंवा हे घाला. तुम्हाला रस्सा केवढा करायचाय तेवढं त्या प्रमाणात पाणी आपण म्हणजे त्याच सूप थोडक्यात सूप बनवून घ्यायचं आपण. तेवढं, ते करून मग त्यामुळे त्या आपल्या आवडीनुसारने शिजल असं ते पाणी ठेवायचं. मग एक चिकन कसं म्हणजे मटणपेक्षा चिकन चिकन हे लवकर शिजतंय त्यामुळे जास्तीत जास्त किती एक दहा ते पंधरा मिनिटात म्हणजे मोठ्या गॅसवर जरी शिजवल तर दहा ते पंधरा मिनटात चिकन शिजतय आपलं, तवर आता आपल्याला काय करायच चिकन शिजोस्तर आपल्याला त्याच्या मसाल्याची म्हणजे ग्रेवची तयारी करायला - पाहिजे मग ग्रेवी साठी आता अर्धा किलो चिकन हाय. मग ऍक्चुली आता मी जी माझी रेसिपी वापरते- ती कशी आहे म्हणजे प्रत्येकाची करण्याची ग्रेवी करण्याची पद्धती ही वेग- वेगवेगळ्या असत्या मग आता माझी कशी हाय - मी कुठलाच मसाला कधी म्हणजे कुठलंच ज्या वळी ग्रेव लावची न स वापरते ते भाजून न घेता कच सगळं वापरायचं म्हणजे कच्च्याची कच्च्याच जे चव आहे त्या चवीचा आणि भाजलेल्या चवीमध्ये फरक असतो आता आपल्याला लाग ग्रे आता ग्रेवी जर जास्त पाहिजे असली तर खाणारी जास्त ग्रेवीच असते तर आपण एक छोट बकल म्हणजे छोटी वाटी घ्यायची खोबऱ्याची ती बारीक असं प पातळ काप चिरायचा पण नाही नाही बारकी वाटी आपली ओढली नाही घ्यायची आपली वाळली घ्यायची
बायलेर चालतय काय हा हां
वाळले चालत वाढल्यान काय होतेय त्याच एक ट्रिकस आहे वल्ला खबरा मुळां कणी जो म्हणजे आता शेवटी नॉनव्हेज म्हटलं जरा चरचरीत आपल्याला झणझणीत अस, असं पाहिजे म्हटल्यावर त्यावर कस म्हणजे जे कट- म्हणजे आपल्याला नॅचरल कट ऑलरेडी
ह हा
म्हणजे आपण मावसार हाय म्हणटल्यावर ते कट येत असतय पण जो नॅचरल कट तेलापेक्षा पण आपल्याला ओरिजिनल पाहिजे असला तर वाळलं खोबरं कधी पण बेस्ट ग्रेवी साठ हा सुक खोबरं कधी पण बेस्ट वापरायला आपल्याला. मग आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची प सुक्या खोबऱ्याची बारकी त्याज एकदम बारीक बारीक अस काप कराय एकदम छोट छोट काप करायचे असं पातळ स्लाइस करायचय. आणि मग अ त्यानंतर आपल्याला लागणारा एक कांदा मिडियम साईजचा कांदा घ्यायचा. म्हणजे मिडीयम आकाराचा जास्त पण लहान नाय जास्त मोठा नाय घ्याय
मोठ म अर्धा किलो ला एक कांदा बास होईल.
बास होतं बास होतं. सफिशिंयट होतय सफिशियंट होतय त्यो अगदी व्यवस्थित पुरतय. म त्याच पण मोठ मोठ तुकडं जरी केलं तरी चालतंय आपण काय बारीक जास्त चिरायच नाय कारण आपल्याला सगळ हे जिनस परत कनी मिक्सरला फिरवायचंय. त्यामुळ आपण नाही जरी बारीक केलं तरी चालतय तेवढं म परत ते त्यानंतर एक टॉप घ्यायचा तो पण छोटा साईज मध्येच घ्यायचा. मं जास्त मोठ मोठा नाय घ्यायचा आणि जास्त पण नाय घ्यायचा मिडयम साईजचाच घ्यायचा त्याच पण सेम कांद्याच जस आपण तुकड करतोय तसच तुकडं करायच मग त्यानंतर आपल्याला लागणार एक दोन इंच तर आल्लं लागणार आपल्याला तेवढं इंचाचं आल्ल त्यापेक्षा जास्त असलं तरी पण चालतय पण मिनीमम तेवढ तर आपल्याला पाहिजे आल्ल एक दहा ते दहा ते पंधरा कुड्या आपल्याला लागणार लसणाच्या मो ठ्या असल्या तर दहा बारा बास होत्यात लहान असल्या तर एक पंधराभर तर पाहिजेत पंधरा ते वीस पाहिजेत आपल्याला आणि आता आपल्याला लागणार कोथिंबीर कोथिंबीरच प्रमाण मसाल्यामध्ये कमीच लागणार आहे आपल्याला कारण कोथिंबीर नंतर वापरते ग्रेविसाठी ते मी सांगते तुम्हाला फक्त यासाठी जराशी घालायचे आणि पुदयाने पुदिनाची ये किनाय पंधरा ते वीस पान त्यामध्य घालायचं हे सगळं झालं की,
पेस्ट
नाही आपण पहिला काय करायचं तीळ घ्यायचं थोडं किती घ्यायचं तीळ एक दोन तीन दोन चार चमच पोह्याचे असतात तसल तीळ घ्यायचं तेवढं तीळ एक चमचाभर जिरं अ एक दोन तीन ल लवंग एक दोन तीन मिर अ हिरवी आपली एक वेल ची घ्यायची आणि वेलची आणि दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा हे पहिला मं आणि हे पण हा मसाल जे आपण खडे घेणार ये मसाला हा सगळा हे पण न भसताच घ्यायचा कच्चाच सगळा मसाला वापरायचा. मग त्यो पहिला मिक्सरला फिरवून घ्यायचा. त्यो मिक्सरला फिरवला की त्यात जरा पाणी घालून पण फिरवायचं म्हणजे त्याची पेस्ट चांगली होत्या म ती पेस्ट काढायची आणि आपण आता जे सगळं सामान घेतलेलं खोबरं, कांदा, टोमॅटो वगैरे ते सगळं घेतलेलं ते मिक्सरला फिरवायचं पाणी घालून घालून एकदम स्मूत असं पे पेस्ट एकदम पिठूळ आपल्याला पेस्ट लागायला पाहिजे. त्याची मग आता आपण ते जिराची त्या पेस्ट केलेली नाही जिरा तिळची. त्यामध्येच ही पेस्ट मिक्स करायची म्हणजे, एकसारखं हलवून घ्यायचं आपण. दोन्ही पेस्ट त्या सगळ्या हलवून घेतलं की झालं मग आपलं तो पर्य इक च कण शिजल्याल शिजत ठेवल्या ल. आपलं हे सगळे तयार कर ते झालं की आपण चिकन शिजलं की आता चिकन आपल्याला ग्रेवचं करायचं त्यामूळ आपण.
हा.
ग्रेवीच करताना सूप आपल्याला लागणार नाही. त्यामुळे सूप आधीच ओतून ठेवलं तर लते किंवा त्यात सूपमधन पीस नुसत काढून जरी ग्रेव. टाकलं तरी चालतात आपल्याला मग आता ग्रेव साठी आपल्याला काय करायला लागणार पहिला तेला तेला तपलेला आता कांदा घालायला लागणार त्यासाठी पहिला. अर्धा किलो आहे. म्हटलं एक दीड कांदा एकदम बारीक असं चिरलेला पूर्ण बारीक चिरलेला का नाही, तेलात परतायचा जरा तो गुलाबी सर असं परत स म्हणजे अ दिसायला लागला आपल्याला कलर क. त्यामध्ये आप आपल्याला एक चमचा भर हे धनपूड घालायची थोडीशी आपल्याला एक. चिमट एक दोन चिमट कसुरी मेथी त्यामध्ये घालायची. ते घातलं की आपण केलेली जो मसाला आपण तयार. के ती ग्रेव ती ग्रेव घालायच्या आधी आपल्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर एकदम, एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर. त्या कांद्यातच घालायची आणि ती जर परतायची आणि मग न तर काय करायचं. नंतर जो आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये घालायचा. मसाला जरा अस, अस तेल तेलातच भाजायच तेलातच वाजयची त्यान, म्हणजे त्या ग्रेवला एक टेस्टी पणा नि मानवते तयार आपल्या ते पूर्ण छान लागत्या आणि मग त्यामध्ये ते मसाला घालायचा मसाला घातला की. मसाला जरा परतला क नाही मग त्यामध्ये मीठ झालायचं, कारण मीठ ते आपण बघून घालायचं कारण आपण ऑलरेडी शिजवताना पण मीठ घातलेलं आहे. पण थोडंफार कमीच घातलेलं. आपल्याला मग ते घातलं की आपला गरम मसाला कुठला पण मटणचा कुठलाही कंपनीच असू दे गरम. आपल्या सोयीनुसार जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार कारण गरम मसाला ऑलरेडी मत सग मसाला सगळ मसल वाप
घातलेले आहेत हा खडे मसाले
जरा आपल्याला चरचरीतपणा पाहिजे म्हणून आपण एक थोडा मसाला घालायचाय. एक बारका चमचा घालायचा मग आणि अ पूर्ण आपला काळा मसाला म्हणजे चटणी आपण ज्याला म्हणते तेी वापरायच्या आधी एक चमचावरर का नाही बुक्का घालायच आपलं म्हणजे लाल तिखट घालायचं. त्यांना जरा आणि जरा फ्लेवर चांगला येतोय म्हणजे कलर वगैरे ते त्याला कलर पण चांगला येतोय मग त्यानंतर ते बुक आपण लाल तिकट घातलं. च मिक्स करायची आप म्हणजे ते आणिनी लाल ती कट अपला व डीपंडा आपल्याला कस त कट पाहिजे, त्यावर आप आपल्या आवडीनं सर तुम्हाला जर त कट पाहिजे असल तर तखट करायचं, नको तर ते करायचं. ते जर अस सगळं भाजून व्यवस्थित एक पाच मिनटं पूर्ण मसाला जरा भाजून द्यायचा. तो सगळा आणि मग त्यामध्ये तेल सुट्ट प भाजलं की मग आपण जे चिकन शिजवलंय ते चिकनचे पिसेस त्यात घालायचे. आणि एकसारखा हलवायचं. जरा आपल्याला घट्ट वाटलं बाबा आपल्याला ग्रेव जरा जास्त पाहिजे वाटले तर थोडस पाणी घालायचं म्हणजे आपल्याला ग्रेवही जरा पातळ तुम पाहिजे अस तर त्यावर बटर सोडायचं. मटर सोडलं तर आणि जरा निर्माण होत्या आणि वरून कोतिंबीर करायच. फक्त बुरबुराचे मस्तपैकी ग्रेवी तयार हो. एकदम झनजणीत चरचरीत चिकन तयार होते बघा.
हा हा नाही नाही नक्की नक्की करणार ट्राय करणार आणि झालंय ते सांगायला तुम्हाला फोन पण करे
हो हो हो चालेल चालेल नक्की ओके ओके हा ठेवू काय? हा हा ओके ओके ह.
हां ओके.
हा.
ह.